हा आवाज येतो ना? काय नाही काय नाही बघा निवांत. जेवण वगैरे आवरायचं चाललंय.
हा हा हा
तुम्ही ज्यूस...
आ आमचं पण झालं आम्ही पण आत्ताच जेवलो. म्हटलं बघू तुम्हाला कॉल करून बर. खूप दिवस झाले. कॉल केला नाही सुट्टी आहे चाललय मजेत.
कुठे फिरून आला की नाही मग?
हो गेलो होतो आम्ही फिरायला म्हणजे देवदर्शनला गेलो होतो. हा कोल्हापूरला गेलो होतो जोतिबा. अंबाबाई, महालक्ष्मी तिकडे गेलो होतो. हो हम् आमच गाव इकडच आहे ना कोल्हापूर. हम्म तिकडे गेलो होतो आम्ही. गर्दी होय आता लग्न वगैरे झालेले असतात. ते नवीन जोडपे वगैरे भरपूर जातात ना तिकडे ज्योतिबाला वगैरे आणि सुट्टींमुळ जास्त लोक येतात ना इकड गावी येणार लई लोक लोकांना आत्ताच जायला भेटत. तर त्या आधी मधी येत नाहीत. तर ते आता सुट्टयांमध्येच त्यामुळे गर्दी होती. ती भरपूर होती गर्दी ती
हम हम ह दर्शन झालं का नाही म?
पहाट ते गेलो होतो आम्ही. चार ला त्यामुळे झालं दर्शन आम्हाला दर्शन भेटलं. हो व्यवस्थित. चार पाच वर्ष झालं गेल होतं त्यानंतर म्हणजे जायला भेटलंच नाही यायचं धावपळी त्यांचं जायचं त्यामुळे आता सगळे आले होते ना सु
हम् हम्म हम त्यामुळे सगळ्यांच्या हेचामुळं झालं असेल.
म्हंटलं ते आमचं कुलदैवत पण आहे ना ज्योतिबा म ते जावं लागते पण कधी आता जायला भेटत नाही ना सगळे
माझ तेच कुलदवत येते आमचं पण म्हणजे लग्नाच्या आधी व्हायच माझ लग्नानंतर जास्त होतच नाहीेच येतेच आपण कती सुट्टीला किती एक दोन दिवस आणि तेवढ्यात काय जायचं आणि यायचं होते असं
हम्म मग ते आम्ही आता आलो होतो सगळे तर मग जाऊन आलो.
चांगलंय मग महालक्ष्मी, ज्योतिबाला पण डोंगरावर छान वाट हवा इतकी होती ती आता आता गरमी त्यापेक्षा किनी थोडास पाऊस पडायलाय ना जून मध्ये किंवा जुलैमध्ये जायच इतकं मस्त वाटतं ना पाहण्यासारखं असं डोंगरावर मला खूप आवडतं त्यावेळेला सुट्टी नसते मी ते लग्नाच्या आधी गेलो होतो ना त्यामुळे ते असून माझ्या डोळ्या स समोर येत की त्यावेळेला गेलो होत जुलै महिन्यात म्हणजे पाऊस नव्हता, उघडलेलं पण हवा असं आभाळ होत ना त्यामुळं
म हा ते डोंगरळ ना आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप भयंकर गरमी आणि वरती ऊन नको वाट
ते म्हणतय पावसाळ्यात फिरायला भारी वाट ते घाटातून मी तेव्हा मी आम्ही बाईक वरनच गेलोतो टू व्हीलर वरच त्यामुळे ते इतकं व्हिव भारी वाटालत ना मी स्वतः म्हणजे पहिल्यांदाच ड्राईव्ह केली गाडी ड्राव केली होत ते टू व्हीलर तर ते घाटात ना पहिल्यांदा मारली होती गाडी इतकं मला हा मग ते खूप मस्त वाटालत ना तेव्हा नको वाटालत परत रिटर्न यायला घरी
आम्ही पण छान तिकडे करवंद वगैरे विक पिकायला आले होते मस्त तर आम्ही ते करवंद वगैरे जांभळ करवंद मस् ते खाल्ले भारी वाटत होतं दर्शन पण मस्त झालं आमचा अभिष वगैरे होता ना जोतिबाला अहो पोशाख करायचा होता हा पोशाख वगैरे आता भरपूर दिस गेलवतो ना. मग माझ्या बही माझ्या बहिणी नाही नवस बोललेला काहीतरी पोशाख वगैरे करतोय तसं मग ते देवाला पोशाख, अभिषेक करून आलो आम्ही. हा मग त्यामुळे आम्हाला डायरेक्ट गाभाऱ्यात दर्शन भेटलं.
चांगलंय अन असं भेटत नाही. बाय मध्ये काहीतरी हे अभिषेक वगैरे घातला तरच
हा ते गुरुजी ते पुजारी वगैरे असतात ना त्यांच्या घरामध्ये ते ह गुरव जेवण बनवायला देतोय ना आपण नैवेद्य ते घेऊन जातात ना हा ते घेऊन जातात हा मग ते डायरेक्ट आत घेऊन गेले आणि मग त्या गुरुवांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला
हम्म ते तर किती लोक म्हणजे कधी पण जावा त्यांच्या घरी गुरुवाच्या घरी पोळ्याचा स्वयंपाक करायला लागतंय गरम गरम पोळ्या करून लगेच वाढतात. त्यांच्या पोळ्या पण खूप छान लाग त्यात मला तर खूप आवडते त्यांची आमटी जी बनवतात ना ते आपल्याला टेस्ट तशी हा आपल्याला जमत नाही तशी टेस्ट कराय गेलं तरी
हा आ त्यांच तर ते सवय म्हणजे रोजच्या ह्याच्यानुसार आणि तेच जास्त मसाला वगैरे पण नाही वापरत. असं साधे सिमपल असतंय, छान असतंय. आम्ही पण गेलो होतो. आम्ही तर आठ त्या अ अठरा जण होतो. मग त्यांना आम्ही आदल्या दिवशी रात्रीच सांगितलं होते एवढे एवढे जण येण ये म्हणून. पण त्यांनी त सकाळी नऊलाच स्वयंपाक करून. ठेवलेला आम्हाला दर्शन आधी आम्ही आम अंबाबाईला गेलो, मग ज्योतिबाला गेलो.
हा
ला एक एक दीड वाजला होता आम्हाला जेवायला जायला त्यांच्या
ह तर एक त्यांना ते सवय पडलेली असतना कि त्यांनी पोळ्या पण इतका फास्ट बनवतात
हा आणि त्या बनवणाऱ्या होत्या ना त्या एकट्याच ताई होत्या एकट्याच होत्या त्या त्यांनी एवढा सगळा स्वयंपाक बनवला होता आणि ते आणि अजून भरपूर जण म्हणजे ते वाटून दिलेलं असते ना त्यांना कुटलि कुटलि गावे ते लोक येना
येतात स्वयंपाक करतातच ते म्हटलं आपल्याला एक सणावरात एक दिवस एक दिवस पोळ्याचा स्वयंपाक करायच तर राहीले ते आपण त्या
हां सगळं लवकर उठा करा गडबड अस.
तुमचं तर तरोजच रोजचं असं कसं करत अशीला तेच विचार करतय आम्ही.
हा त्या म्हंटल्या की आता ह्या महिन्यामध्ये एप्रिल मे ला जास्त हे असत काय म्हणतात ते पाऊस थोडा लागला ना हम् पावसाच हे झालं की थोड कमी असत. ते म्हणत्यात त्या पाऊस चालू झाला की लोक कमी येतात आता हे बाहेर न येणारी वगैरे मे, एप्रिलमध्ये जातात ना. हम्म पावसाळ्यामध्ये एवढ्या नसतात बोल्या त्या.
हम्म हम्म त्याचं चैत्र ची यात्रा असते त्यावेेळेला गर्दी राहत्या. हम्म हम्म त्यांच्या त्यांच्या गावातील ज्योतिबा डोंगरावर. पण माहितीये एक पद्धत आहे की बाबा त्या त्यांच्या गावातलीच एक पोरगी करून घेतात आणि गावात गावातच देतात दुसरीकडे देत नाहीत पोरी. कारण हा होय नाही तिथं आहे आमच ते त्यांच्या पोलगीच लग्न होत ना त्या वेळेला असं चाललेला विषय. तिथ बघा मी म्हटलं ते म्हटले आमच्यात हित बडगुंडा पद्धतच आहे इथली मुलगी इथच द्यायची गावातच कारण ते पोळ्या करायची सवय त्यांना लहानपणापासून लागलेली असते ना दुसऱ्या पोरी आल्या की त्यांना सहण होत नाही म्हणत्यात. त्यामुळे हिथली पोरी गावातच दत गावातलीच पोरगी आपण करून आणायची म्हटले बाहेरगावचे आणून उपयोग नाही म्हटले आणतच नाहीत म्हटले आम्ही कोणी
आणि मग पोरगीला पसंत नसलं तर
ते मग ते इथं गावातलच पसंत करून घ्यायला लागत दुसरीकडे जाऊच शकत नाही ते असं हाय तिथं हे आहे आम्हाला ते गुरुवांची ती त्यांची मुलगी होती ना त्यांची शिक - - शिक्षण कॉलेज झालतं ना मग ते तेव्हा आम्ही अस विषय निघला पप्पांनी ते विचारलं मग तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलेलं.
हा हा
त्यात जरी बाहेरची आणली तर तीला जमत नाही म्हटले पोळ्या वैगरे एवढं रो स करण हा मोस्टली ज जातात पण जॉबला जरी असलं ना तरी मोस्टली त्यांच्या नाही येत कुठ पास ल्यानंतर कुठं तर चुकूनच हे नाही तर मोस्टली ज्योतिबा डोंगरा हे दुकानं आणि तर गुरवांच काम करायचं हेच त्यांचा व परंपरे वंशोवंशी आलेला तोच हा मग तेच होतय मग ते तसच होतय आता त्या ते गुरु हेत ना त्यांचे वडील आ त्यांचे वडिलांचे वडील असं होते. ते मनले मी पण नोकरी करत होतो नंतर हा तेच करता तेनी हम्म त्यामुळं ते कुठ जरी दुरीला घ घरी गेलेत तरी थोडे वर्ष बाहेर राहत ते नंतर परत आपल्या वडलांना व्हयाना झाले म्हनल की परत येतात परत हायेत सांभाळतात
बरोबर
म्हणतात की गाव आपली पोरगी गावातच इथलीच लागत्या म्हणले कारण ते लहानपणापासून त्यांना बघितलं असतय केलेलं असतय म्हणले पोळ्याच सै पाक वगैरे त्यामुळे दुसऱ्या पोरींना जमत नाही म्हणले या हा म्हणून ते देत नाहीत ते म्हनले आम्ही दुसरी पोरगी आडत पण ह इथली पोरी गावातच असत्या यान इथली गावातलीच कोरोना पण आणायची म्हणत्यात
आणि म ह्यो तेवढ्या मुलांना तेवढ्या मुली मिळत्यात
आता असतीलकी काय त्याशिय त्यांचा समाज आता हाय त्यातच होते बट काय कमी आहेवे त्यामध्ये आधीच त्यांच म -म्हणजे ते लहान म -जनमल्यानंतरच ते बोलणी झालेली असते ना हा बाबा तुझी मुलगी माझ्यात येणार आहे म्हणून माझ्यात तु्यात नाहीची
हा हा आधी ठरलं असल
आ हा म त्यामध्ये मोठी झालेत. कि त्यांचं शिक्षण काय शिकाय आणि परत ते गावातच लग्न लगेच
हा हा हा ह चांगला आहे की गंजा मुलींना पण लांब जाया नको आपल्या आईवडिलांपासन तिथल्या तिथच हे काय माहिती नव्हत
ते आम्हाला ते असंच विषय निघल्यावर पप्पांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं होत सरळ म ते म्हणल्या की त्या त्या गुरवांच्या मीसेस होत्या ना त्यांनी पण म्हणल्या मी इथलीच हाय म्हणले. माझ्या बहिणी पण इथंच आहेत म्हणले माझ्या आई इथच काय म्हणत्यात सगळं इथच आहे म्हणत्यात च् आत पावण्या पावण्यातल्या पावण्यात हा सगळे इथंच आहे तिथलेच हेत एका म्हणजे असं साटलोटच करतात ना आता बहिणीच्या घरी द्यायची बहिणीची पोरं आपण करून आणायची ते असत वा आता आता आत्तीच्या मुलग्याला देत नहीत का आपल्यात तसंच की
हा हा देतात की आत्तीच मुलगी करून आणायची
पण आणायची आणि आपण हा अस असं काय म्हटले हिथं म्हण
हा हा हा बरोबर आहे मग बरं आहे आणि ते पण त्यांच म्हणजे असं काय म्हणजे त्यांचा बिझनेस पण आता ते म्हणजे पैसे पण भेटतात
हम्म ते आता त्या प्रत्येक गुरुवांचं बघायचं त्यांचं दुकान ते दुकानच पण आहे त्यांचे म्हणजे देवाचं वस्त वगैरे पोशाख वगैरे ठेव दुकाने त्यां आहेत आहेतच पूजा घालतात त्याचे पैसे घेतात मग आणि मंदिरात पण अभिषेक वगैरे घालतात च्या पण गव्हर्नमेंटकडन पण त्यांना पैसे येत असात ना की बाबा अभिषेक वगैर घासलेल ते गुरव म्हणून आहेत त्यांना पण ते वरून पण गवर्नमेंटकडन येत असतय कारण ठराविक मानाचे गुरु आहेत का नाही त्यांना आहेच आहे आणि
म ते बाहेर जॉब करण्यापेक्षा
मग मग ते म्हणतात हाय घरी राहून व्यवस्थित सगळं करायचं हेच त्यांचं आहे
ते अभिषेकच पैशे परत जेवण स्वयंपाक बनवतो त्याच पैशे परत ते लोक धान्य वगैरे पण देतात ना सगळे अ मग त्यांना काय एवढं ची गरज नसणार करायची काय ह
हो हो हो चालेल घ्या ठीक आहे बर बर चालते ओके बाय
ह बाय